हॅलो!
हा बोला ना.
हॅलो! हा तेच आवाज ये ना हो तुमचा म्हणून हा हा आता येतोय मगाशी अला नव्हता. होय मग ते काहीतरी ह्याचा प्रॉब्लेम असेल सोडा
नेट प्रॉब्लेम आहे वाटतं पाऊस येतोय ना?
होय होय. आपली ओळख ठेऊया काय कसं झालं माहिे ती काय आता कार्याअँप वर क नी बघितलासा तुम्ही ऐक म्हणजे
ते कार्याचं तुम्ही ह्याला ग्रुप ला अँड आहे ना?
हो हो
हो मग तिथं सांगितले की म्हणजे असं कार्यामधल्या कुणाला असं फोन केला क नाही
हम्म
त्यांना करायचा नाहीये म्हणे दुसऱ्यांना करायचंय
म्हणजे वेगवेगळ्या जणांना करायचं असं
हा आपल्या ओळखीच्यांनाच तेवढं करायचंय म्हने
हा हा
मग आपल्या दोघींची ओळख काय म्हणून आपल्याला विचारलं तर आपल्या दोघींची ओळख हाय म्हणून सांगूया आपण
हो हो.
कार की मला जीन दिल्या ना ज्या मैत्रिणीन
हा हा हा
तिचा मला मगाशी कॉल आलेला ती म्हणली तुम्ही कार्या मधल्या कुठल्या मॅडमला वगैरे फोन केलता काय नाही म्हटलं कॉलिंग मध्ये फोन अ फ्रेंड मध्ये नाही मी केलेला म्हटलं ग ते मणज करू नका असं नाही तर मग त नाही ब्लॉक करतात न आपल्यामुळे एखाद्या गरीबाला ब्लॉक नको ओ करायला
हो
मग तस करूया आपण आपली ओळख ठेऊया कायमची आणि कधी तस जर वाटलं तर आपण बोलूया आपली ओळख आहे अगोदर आपल्याला आपल्याला जर कोणी विचारलं तर सांगायचं आपली ओळखय म्हणून
हो!
असच सांगुया.
तुमच्याकड पाऊस वगैरे चालू हे की नही.
हो आता जराय थोडा, थोडा चालू आहे बघा रिंम
हा ह आमच्या हो आमच्याकडे पण सकाळपासून चालू हे.
फिरायला वगैरे कुठ जाता कि नाही.
फिरायला तर सध्या घरीच आहे, आता पावसामुळे.
ह!
ह णी ह्यावेेळेस पाऊस पण जास्त नही पडला नही त जायचं होतं इकडं ब्रह्मगिरी वगैरे कुठेतरी.
हा हा होय जरा पाऊस नाहीयेजा. कमीच आहे पाऊस ह्या वेळेला.
हूं!
गेल्या वेळेसारखं करतो की काय गेलया वर्षी सारखं
मागच्या वेळेस त खूप पाऊस होता.
हो होता की पहिला पडला पडला नाही नंतर म दिवाळी पर्यंत पाऊसच होता.
हो ना. चहा पाणी झाला.
चहा पाणी झाल तुमचं?
हो झाल आवरलं आता स्वयंपाकाची तयारी चालू हे. पोळ्या चालूय.
होय मी मी पण, मी पण भाजी निट करतेय. आपले हे? हे हो बिनीस वगैरे असं.
हा हा हां!
ते करायला.
आता काय स्वयंपाक करताय.
व्हयं आता थोड्या वेळा न करायचं आमच्यात लवकर जेवत नाही साडे नऊ, दहा, वाजता जेवायला. त्यात आणि म्हजे. त्यात आणि मला एकटीला एका हातानं करायचं, म्हणल्या व जरा वेळ लागतोय, म्हणून जरा लवकर घालती. कस पॅरलीस झालंय, त्याच्यामूळ जरा वेळ लागतो. स्वयंपाक करायला.
हा काय भाजी बनवताय म्हंटलं.
भाजी आपल्या बीनिस. बिनीस बनवते, परत बिनीस आणि संध्याकाळी आमच्यात भाकरी लागतात. सकाळी चपात्या चालते, संध्याकाळी कंपल्सरी भाकरी लागत्यांत.
हूं! कसली या बाजरी ची.
हा बाजरी, बाजरीची नही बाजरीची कधी तर करतोय. आपली ज्वारीची.
ज्वारीची.
हा!
हूं हूं! हा! आमच्याकडे पोळ्याच्य लागता दोघी पण वेळी.
होय!
असं कधीतरी बाजरीच्या भाकर वगैरे चालतं, नाही तर मग एवढं नाही खात भाकर.
म चपातीच करता.
हो दोघी वेळीला पोळीच लागते.
अरे बापू रे, पोळी म्हणतात काय तिकड.
हो पोळी म्हणता आम्ही, तिकड ते मुंबई तिकड वगैरे चपाती म्हणतात. तुमच्याकडे पण चपती झालं.
पोळी पोळी कशाल ती पुरण पोळी असते ना आपली.
हम्म.
हा त्याला पोळी म्हणतात आमच्या इकडे आणि आपले रेग्युलरला
पाच मिनिट.
तुम्ही ते केक बनवायचे ना, हो. नाही मम्मी घरीच आहे मम्मीचा दुकान आहे म्हणजे आमचं किराणा दुकान आहे ना.
होय का? मग काय तुम्ही पण तुम्हाला पण बसावं लागत असेल की.
हो बसवा लागतं ना मम्मी कुठं बाहेर गेल्यावर वगैरे किंवा मग स्वयंपाक करत असल्या.
हो, म तुम्हाला भाऊ वगैरे किती हाईत.
भाऊ मला एक मोठा भाऊ आहे.
होय.
आणि बाकी मग दोन काका आहे त्यांचे आहे एक एक.
हो का? आता म्हणजे तुम्ही भाऊ आणि तुम्ही दोघंच आहात का?
हो आम्ही दोघच आहे.
दोन.
आता दहा मिनिटं कस तर
तुम्ही आणि कोणाला दिलायसा काय हा कार्य ॲप वगैरे.
नाही माझ्या, मला दिला होता.
होय काय? म्हणजे तुमच्या ओळखीचं कोणाला काय असं दिलायसा. हा.
नाही मी नाही कोणाला त्याच्यामुळे घेतला होता. पण त्या आमचे एकशे ऐशी मिनिटं तिच्याकडून पु
होय का? तुम्हीआता तरी किती दिवस झाले ह्याच्यात आहात.
आ.
होय.
हो.
काय म्हणला सा.
आव पंधरा एक दिवस झाला म्हंटलं मला, हॅलो आवाज येतोय का?
तेकी काय पेमेंट वगैरे आले की नाही तुम्हाला.
पेमेंट आला. हो. म पाच शे पाचशे सतरा का किती रुपयाचा पेमेंट आलाय मला.
होय का?
तुम्हाला
हम्म हम्म
मला अजून म्हणजे ते नाही आलेलं मला आता मला आता नुसत दोन रुपयेच दाखवतय
अजून पेमेंट आलं नाही आता बघूया कधी येतंय जरा वेळा न येतंय म्हणे
आवाज येईना झालाय असा कटकट होतोय स्पष्ट येईना झाल्या आवाज हा बोला
अहो तुम्ही तर ऍप मध्ये वरती अपडेट येत होत बघा ते केलं का
अपडेट हो तेच
काय काय
ट्रान्सलेशनच ना त्यांनी म्हणजे ते देतात आणि ते आपण करायचं
नाही नाही नाही वरती आपण ऍप वरती ओपन केल्यावर बघा तिथं वरती डायरेक्ट असं अपडेट दिसतं की आपलं ऍप अपडेट करून घ्या असं
हा करायचं की ते
हा ते अहो ते करून घ्या ते केलं का
हा करून घेते की आता
ते केलं का मग पेमेंट दिसतोय म्हणजे तो पेमेंट येईल तिथं मग त्याच्यानंतर तो सात एक दिवस दिसेल हो ते अप ते सात एक दिवसानंतर होतं कि होऊन जातं सात आठ दिवसानंतर पण मग ते अपडेट करून घ्या म्हणजे तिथं तुम्हाला पेमेंट दिसलं
चालेल चालेल करते की
हो
मला माहितच नाही ना
हा ते अपडेट करून घ्या मग तुम्हाला पेमेंट ते दिसून जाईल किती पैसे म्हणजे येत कितीने हो
चालेल
तेच म्हटलं म्हणजे कसं झालं मला ते माहितच नाही ना पेमेंटच मला काय माहीत नाही युपीआय नंबर वगैरे टाकाय लागतोय ते. मग त्या मैत्रिणीकडे गेलो ती म्हटली मला पे नंबर वगैरे टाक मग दिसेल पेमेंट मग टाकल्यानंतर मग जरास दिसाय लागल पण जमा होत नाही ना अकाउंटला लगेच
दोन रुपये आले असल ना
हो दोन रुपये तेवढे दिसत बघा रेड मध्ये मग ग्रीन मध्ये दाखवलं की म्हटली आपल्याला आले. हा चालेल की करते की.
हॅलो तुम्हाला येतील तिथंच. पेमेंट मध्ये हजार एक रुपये दिसतील मग त्याच्यानंतर ते प्रोसेसिंग होईल.
हो का म्हणजे असं किती पैसे आल्यानंतर आपल्याला पेमेंट होतय ते म्हणजे येतेय आप
ते तस काही नाहीये पण मग आपले जितके फोन वगैरे होतील आता कंप्लीट केल्यावर बघा ना किती दिसतय पेमेंट
चालतय की चालते बघते आणि सांगते तुम्हाला. नंतर बघते घे काय आता बघू नंतर बघू ना?
नाही तुम्ही नंतर वाटलंस तर ते तिथं वरती आपडेट दिसल ना तिथं आपडेट करून घ्या. काय?
हा
आणि मग रिफ्रेश वगैरे करून, तुम्हाला पेमेंट दिसेल बघा म नंतर किती ते प्रोसेसिंग नंतर दिसतं ते.
हो. मला वाटलं तुम्ही केलं आसेल कारन कि तुम्ही आपडेट केलं ना? मग टास्क पण येतील.
ते नुसत ते हा ते टास्कच करायचे ह्याच्या लागले ना म्हणजे ते शिकायचं होतं मला म्हणटलो ते करत ब सलेली मी पण आता जस्टच एक आठ दिवस झाले असतील मी झालो त्याच्यामुळ मला एवढं पर फेक्ट माहीत नाही ना हे रेग्युलर काम अस ते त्या कधी कधी असतोय कुणास ठाऊक?
हू, हू, हू. नाही काही नाही ते साधच आहे फक्त आपडेट केल्यावर म्हणजे म टास्क वगैरे एक मिनट बघते हो झाले झाले. चालल हो, हो, हो.
जरा भाजी नीट करायची हाय काय ते मग?
हो हो चाल